हॅलो हम्म बोला साहेब. आता हे आपण अस आता कॉल करतो बरोबर मग ते.? कॉल ठेवून दिल्यानंतर पुढे काय.?
कॉल ठेवून दिेल्यावरती पुढे काय नाही ते आपले ज पाच पूर्ण होतील ना तुझे कार्य.
हा -हा.
पाच आलाय का दहाच अलाय.
पाचच आलय
पाच पूर्ण होतील ना तर तिथे अटोमॅटिक मेसेज येईल कि तपासासाठी हे करा म्हणून अपलोड करा म्हणून
नाही त अपलोड करायचं का आपण.
पाच झाल्यावरती ऍटोमॅटिक येतो मेसेज तो. ते दाखवत आपल्याला आता पाचवा कॉल तो संपला ना.
पाच नाही झाले तर?
बरेच ना आ दहा दहा मिनटे बोलु श नाही का दिवसातून दहा मिनिटं दुपारी बोलला दहा मिनिटं
ओके. ठीक केय म्हणजे तू माझा डिवर्स करून राहणार हाईस.
अरे, दहा -दहा मिनटात संध्याकाळी
अ अरे मी ते तुला तेच सांगतो. आता जर बोललो ना माझा डिओस पक्का हाय मग.
का आवाज नाहीत का माणसाच समजत नाही का?
बायक बोलेल कोणाशी बोलतोयस रे.
ये ऐकायला म्हणाव मग. हेडफोन लाव एक, एक, एक प्लग त्यांच्या कानात ताईच्या एक प्लग तुझ्या कानात ठेव.
नको रे बाबा काही नाही अर् मस्करी करतोय रे आप - - आप का बोलायला काहीतरी पाहिजे ना म्हणून
हम्म. बाकी जेवणा जेवणाचं काय चालत? तपे - - कशी आता?
जेवणाची आ आता ठीक आहे तबेत कुठे हलकत जेवतोय मी. खात नाही दोन दिवस, काय माहिती.
ख पाणी पाण्यामध्ये खाण्यामध्ये कशातरी कमी आहे किंवा ते तो अति - - कोळळेला चहा पिऊन पण त्रास होऊ शकतो.
नाही, नाही. डॉक्टर बोलले की ह्याच्यामुळे - - उष्माघात काय असतो माहिती मराठीत काय उष्मा क इंग्लिश मध्ये काय म्हणतात हा ते इंग्लिश मध्ये काय म्हणतात माह नाही. त्याच्यामुळे
हा.
तय ना उष्माघात.
नाही. मला माहितीए. माझं मराठी खूप छान ये. नाही. यांच पण मराठी खूप छानये.
होय काय. मला वाटलं आहे काय. मग त्याच्यामुळे, त्याच्यामुळे बोले डॉक्टर बोलले ह हा डॉक्टर बोलले की थंड थंड खात जा काहितरी. म्हणजे दही किंवा असं काही - -
ताक, सोलकडी. तुम्ही कोकणातले ना मग कोकणातून - - सोलकडी तुमची छान बन घरी बनवता कारे सोलकडी तुम्ही लोक?
इथे नाही बनवत रे गावी बनवतो. आमी भरपूर.
तसे इथे कोकमच भेटत नाहीत ना.
इथे कोकम बीजन काय नाही गावी सगळं मिळतं आगळ वगैरे असतं ना आमचं. मजबूत बनतं गावी आणि एकदम कीक लागली म्हजे अशी प्युअर एकदम
नारळाचं दूध.
अरे डोक्यात ना एकदम डोक्यात एकदम कीक लागते माहितीय काय ते आगळ पियल्यावर. असं वाटतं तू कोणती तरी, कोणते तरी मद्य पण केलायस.
अच्छा, अच्छा, अच्छा. ते चांगलं असतं ना आगळ
हा शरीर चांगलं असत रे पण असं बोलत ना एक माणसाला ठिक लागते वगैरे असं वाटत मजा येते.
कफरेश बनत.
फ्रेश फ्रेश एकदम आम हा आंबवत नाही.
अंबवत नाही.
नाही नाही आबवत नाही.
ओके
म्हणजे ते कशासाठीी माहितीय पित्तासाठी चांगलं असतं नंतर हच्यासाठी डोकं दुखत असेल तर. ते प्यायच असत.
पित्तासाठी तर एकदम खूप छान येते पित्तासाठी अच्छा डोकं दुखत असेल तरी पण चांगलं होतं काय?
डोका् नंतर अजून न तुला हे होत असेल तर काय बोल त्याला उलटी वगैरे असेल ना.. व्हॉमिटिंग वगैरे हा त्याच्या पण पितात..
ओके ओके.
मग लगेच थांबते आणि लूज मोशन साठी म पितात
ओके आणि ते जे बाजारात मिळत. डीमाटला वगैरे ते ते नाही घयच.
ते नको ते डुप्लिकेट असत. मी तुला सांगेन त्याच्यावर एक असतं लिहिलेलं एक वड
अच्छा अच्छा अच्छा!
हम् हा हा. आहे काय ते त्यांचा ट्रेडमार्क आहे. शेत शेतकऱ्यांचा हा स्पेशलिस्ट शेतकऱ्यांचा आहे. खरा आहे क नाही हां.
ओके.
आता हापूस हापूस कसा हापूस कसा. हापूस कसा. त्याच्यावर अ ट्रेडमार्क असतो काय काय ठिकाणी.
हो.
नाही तकडे आपले भय नाही तकडे आप नाही तडे आपल्याकडे भय ते पण घेऊन येतात हे असं असतं.
अरे किती ते हापूसच्या नावाखाली किती उलुबनवतात. कुठलाही आमब बसतो हापूस हापूस एवढे हापूस जर मुंबईत भेटायला लागले तर. बाहेर का पाठवायचे.
मग ते तर आहे बाकी.
देवगि देवगड आणि रत्नागिरीमध्येध्ये मिळून जेवढे हापूस नसतील. तेवढे त्याच्यापेक्षा दहा पडीकडे हापूस मुंबईत विकायला येते दहापूस आपण.
होय होय जेवढं देवगडमध्ये पिकत नाही तेवढ बरं बोललंस. हा हा.
देवगडच्या नावाखाली रत्नागिरीच्या नावाखाली. कर्नाटकचा हापूसे, पुढ देशावरचा हापूसे. अन अशे शेती खूप लोकांनी के असतील ना. जस तानाजीने केली तशी, आपोशी कलम घेऊन जाऊन ती लावली असतील.
नव्ह का?
पण तरी त्याचा आंबा चांगला होता.
हा त्याचा आंबा चांगला होता, फक्त कस त्याच फळ छोटं होतं ना. महाग विकलाना त्याने भरपूर. ऍक्च्युली त्याच पाचशे सहाशे रुपयाेला फळ होत, त्यांनी विकलं आठशे रुपयाला, आठशे नऊशे रुपयाला विकलं त्याने.
सहाशे पर्यंत ठीक होत त्याचं.
सहाशे ओके होते. ठीके त्याची पण त्याची पण मेहनते, त्याची पण मजुरी निघते. आणि आपलंच, आणि आपलाच मित्रांपैकी एक काय व्यापारीये तर त्याचे सहाशे रुपये बंद उसका, भैया भी असला त पाचशे रुपये दिले ह ह.
बाकी त्यांनी काय त्याला म्हणतात. बाकी असे तर कोकणातले म्हणजे ओरिजिनल म्हणण्यात येतील असे, तरी तिथे, आठशे-नऊशे ला भेटत होते, हजार रुपये पर्यंत.
अ आरे तरी हल्ली माझे ह्यावेेळी माझे आले नाहीत.
हा तुझे नाही आले ना, ह्यावेळी.
हम्म कमीच आहे, उत्पादनच कमी होतं ना यावेळी.
हो.
हम्म.
मग आता ताणाईच एक पण नाही भेटत आहे जो फ्री मध्ये दिला होता ना आपण नाही खाल्ला होता
अरे तुला अजुन एक सांगत होतं तुझ्या कडे जांभळ मिळतात का तिकडे जांभळं-जांभळं
कुठे
तुझ्याकडे तिकडे नायगावला
जांभळ भेटतात का
हा
इथ नाही भेटत आम तिकडे भेटतात पण अंबरनाथला
ओके मग ते घे डायबिटीस साठी खूप उपयोगाचे आहेत
हो-हो-हो
आणि त्याचे जे हं हा आणि त्याचे जे बिया असतात ना
हम्म
त्या पण पावडर करायची बियाची
अच्छा- अच्छा
आणि ती म्हणजे सुकवायची उन्हामध्ये
हम्म
आणि मिक्सर मध्ये लावायची आणि ती पावडर अ तो सकाळी आपण घेतो ना कॉम्प्लेन सारखं तसं दुधात टाकून घ्यायचं
जाम कडू लागत असेल ना खूप कडू असेल ना
आता मी काय खात नाही माझ्या मित्राने मला बोलला होता
नाही पण बरोबर आहे जांभळाच्या बियाच्या पावडरने ना डायबिटीज खूप कमी होतो
कमी होत ते तू ठेव तुझं आहे ना तू चालू कर
हो
तर मला ते भेटत नाही जांभळ कुठे आहे तेे
तुझ्या घरी कोणाला आहे डायबेटीस
आई पप्पा ना आहे ना म आधी पासून आहे कारे म्हातारे आहे तेव्हाच दहा वर्षा पासून आहे दहा वर्षा पासून म्हणजे आत्ताच हल्ली
झाल्या वरती होऊ शकतो त्या मग त्यासाठी तुला आताच काळजीभुत बरोबर- बरोबर आमच्या खानदाणा मध्ये मग सगळ्यांना होता फक्त मला झाला नव्हता पण शेवटी झालंच
ओके
बावीस -पंचवीस वय लागले ना बावीस- तेवीस की चालू होतो आमच्या खानदाणा मध्ये सगळ्यांना म्हणला बावीस तेवीस वयाचे झाले ना
हा हा हा
चालू होतो आमच्या कांबळे खानद्यानी हो काय कायता एका शाळेतला पोराला पण आहे मलाच खूप लेट झाला हो आणि ते पण कशामुळे झाला की त्या व्यळेथ शिफ्टिंग केट चालू होतं
हा ह
च्या नाश्ता नाही भेटायचा रे पाच पहाटे पहाटे निघायचो ना मग ते कस ते डीम मधून ते गोड गोड शष्र पाळून ठेवले होते
हा
आणि चॉकलेट एक दोन चॉकलेट दोन दोन चॉकलेट गोड्या खायच्या ते अख गोड सिरप प्याचा एनर्जी शुगर एनर्जी व्हायची भे ते चुकलं माझ ते महिभर चालू होत माझ म्हणून त्याच्याने माझं वा वाढलं ते
किं म आता चालू करा ना जांभळाच्या बियांच हे पण मिळतं ना याच्यावर अमेझॉनवर पण मिळत हा चांबा साह नाही आहे रे बियांची पावडर मिळते
अ हा मिळते मग ती मागव ना एक टाइम एक करायला काय म्हणजे एक महिना मागवून ट्राय करायला काय हरकत आहे फरक पडला तर की कंटेंट ववायची जोपर्यंत नॉर्मल होत नाही तोपर्यंत औषध घ घेण्या अपेक्षा त औषधं खूप बेकार आहेत औषध नाही बाबा हा मग तुला तुला चनी रोडचा नंबर देत तू केलाच नाही ना
अरे चटणीवर तिकडे जायचं म्हणजे
अर एक दिवस काढ ना नालायका
हो एक दिवस काढत तो हो तै पण अपशब्द नाही वापरू शकत इथे मग ते कॉल होईल मानला जाणार नाही
अरे सर सलामत रे मी म्हण बोलो म्हण सर सलामत पगडी पचास अस हा हिंदी मध्ये बोललो रे मराठीच बोलायचंय का
हो मराठी नाही आ थोडंफार चालेल ते उदाहरण देण्या बोलत होत ना ते
हा हा हां मग आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायची त्याच्याी काय गोळ्यांपेक्षा एक दिवस आयुर्वेदिक कडे खर्च झाला चालेल ना
हो हो चालेल आपले झाले एक वेळ आपण कट करून पाहिजे तू परत कर मग
ओके ओके मी करतो चल हा